काल काय झाला विषय, काल त्या व्हॉट्सअप ग्रुपला कनई चार पाच फोलीओ टाकलेली, की अं काय कमप्लिटेड म्हणून. टास्क कंप्लीटेड आणि खाली नंबर त्यांचा, मग त्यांना पैशे आले असतील?
पहिलाच पैसे येत्यात तसं काही नसतय विषय.
हम् म नाही आता आपलं आता मागच्या कॉलचे पैसे किती झाल किती झाल काय कळालं तुला, म्हणजे तुला काय कळतय, का मला काय कळतय.
नाही कळत सोड ते एवढं काय ते रिपोर्ट एक हाय तिथं खरं काय फालतूच हाय ते.
हम्म, हम, हम मग विषय काय होता. तू असं किती कॉल केलतीस तू.
जे पूर्ण होताना होताना येतात बग पैसे.
अजून तर आपला पहिला कॉल झाला अकरा मिनिटातचा तर काय आलेले नाहीत पैसे.
तस येत येतच नाही, बाळ मला एकदम आलती त मी कुठ घेत बसलेलो. मला एकदम अलतीत रे पैसे.
हा, हा, हा, मग त्याला मॅक्झिमम लिमिट दीड हजारच आहे काय का अजून निघतात.
केवढं पण निघतात, तुझ्यावरच मला वाटलय मला जास्त मिळाल्यात आतापर्यंत
होय काय. म्हणजे पर कॉल तिने ऐंशी रुपये मग आता किती कॉल तीस कॉल करायच्या असतात ना काय पन्नास.
तीस-तीस.
चौवीस.
ऐंशी रुपये पर्यंत मिळू शकतात, ऐशी रुपये मिळणार असं काही नाही हाय.
मग तेच क म्हज त्यांनी ऐंशी रुपयापर्यंत जरी धरलीत कणी तरी आठ त्रिक चोवीस म्हणजे दोन हजार चारशे रुपयापर्यंत त्यांचं गणित आहे, मग तुला दिल्यात, म्हणल्यावर मिळाल तू आतापर्यंत सगळ्यात चांगलं बोलल्यास असं तुझा हिशोब आहे.
हम्म.
मग तर मग सतराशे-अठराशे-एकोणीशे दीन हजार अस पण येऊ शकताता पैसे काय विष षय नाही.
हा किती पण येतात एवढं काही नाही.
हा, हा, हा, हा, हा. तेच म्हणलं विचाराव मग ते अ आता आपलं दोघ सोडलं आणि म्हणजे तू आणि मी सोडल, आणि कोण आहे आपल्याला मेंबर.
नाही रे ती पोरं कोण करनातच काय सांगू मी तुला.
रामानु हाय कामाचं.
रामानुच्या गत बोलणार काय तू.
तर चालते सड काय विषय नाही, असा तो आणि तर जास्त बोलीन काय म्हणजे जास्त हे म्हणजे पर पोरा पोरांचं चालतय काय वाटल ते बोलू शकतो आम्ही कुठल्या ही विषयावर बोलू शकतोया आम्ही.
आपण पहिला सगळी कॉल करूया पहिला लिमिट केवढं होतय बघूया, मग तुझी कॉल किती राहतात, त्यावर न बघ मग कोना बरोबर बोलायचं.
आपण कोणकण म्हणजे तू आणि कोणकोण.
अरे मी तुचकी. मला वाटतय एक पंधरा. पंधरा वीस पर्यंत जातील.
हा, हा, हा मग आपला लिमिट संपल्यानंतर मग ट्राय करतो मी बहीणीला घ्यायला सांगितलोय, सिद्धीला घ्यायला सांगितलोय मी. तिने घेतल्या ते टास्क पण करेल ती. तिज असलं की मी करतो माझं असलं की ती करते, असं होतय का आमच्याचं चालतय आमचं आमचं आमच्यात काय नसतं असं.
हम्म, हम्म, हम्म.
आणि ति तर ब्राह्मण आहे, त्यामुळे मराठी एकदम क्लास लेवलच बोलत्या क्लास. शुद्ध मराठी म्हणजे असखललीत बोलते. मराठी.
ते काय पकडत्यात तिनी काय माहीत नाही मला. उगंच करायचं म्हणून करायचं पैसे आपल्याला पैसे आला संपला विषयी.
हो ते हाय पण विषय कसा व्हायला लागलाय आता हे आपण बोलतोय ह्याच्यामध्येना डाटा इम्पॉर्टंट जो असतोय तो तर काय मिळणार नाही
होय हा फालतूच बोलायचं लिहिल्यातच त नाही लिहिल्यातच त फालतू बोलायच इम्पॉर्टंट काही द्यायचंच नाही इथं
नाही तरी पण आता बोलता बोलता बोलतात ना लोक आपण कुठे बँक डिटेल्स टाकायला लागलोय का गुगल पेचा नंबर टाकायला लागलोय काय काय बोलणार तो फालतू मग हिने फालतू फालतू जे वर्ड्स आहेत त्या सगळ्या शब्दात तिने शॉर्ट आपला काय म्हणतात विभाज जतन करणार त्यानुसार त्यांनी त्यांना पाहिजे असलेले जे चांगले शब्द वाटतात ग्रहण करणार आणि त्यानुसार मग आपल्याला पुढे त्यांनी पैसे वाटप करतील आईला मराठी चांगला आहे की माझा
हे चांगलं नाही बस गप
अरे तरी पण चांगला आहे तो मी आणि सिद्धी बोलतो ते ऐकायला पाहिजे असलं बडबड असतो काहीतरी काहीतरी हे लय हसशील तू आता काल पण आम्ही जवळपास काल नाही परवा दिवशी बारापर्यंत बडबडत बसलेलेबे बारा पावणे बारापर्यंत बडबडत बसलेलं आई-बाबा नव्हते आई बाबा घे वाटला मग काय सात आठ नऊ पर्यंत बसलो असं तिकडे तिकडे जेवण खा पिक्चर बघत पोहे करून खा स क सगळ
तुमचे मम्मी पप्पा नसल्यावरच कारनामा करता वाटतं तुम्ही
होय अर नाही पोहे का केलेते मी मला करायचे होते पोहे ते चांगलेच होते माझ्या हातचे पोहे मग त्या ट्राय करायसाठी त्यांना दोन म्हणजे त्यांना चवीसाठी ठेवले मी मी जरा खल्लो ते सोयाबीन होतं मग सोयाबीन चपाती तर त्यात खाल्लोच
हम्म हम्म हम्म
हो मग काय करायचं म्हण ठीक आहे म्हण कायतरी कराय पाहिजे मग ते असंच मग ती पण ज तिचं पण चालू होत काहीतरी काहीतरी अभ्यास हो झाला हे वा्हालं तेव्हाहिले मला सगळं सांगा बसलेली मी बदर सांगत बसलेलो त्या दिवशीय निघाला एक साप मग लांबड
आमच्यातली फालतूपणा करतात असं कोण नीट बोलत नाही
म्हणजे आता मी नीट बोलावल आा
होय तू सांगायलास नाही व्हय ती सिद्धी बरोबर तू अस अस हे सगळं बोलतोस ते
हा हा हा हा ह
आमच्यातली आता दोघां जी परीक्षा सुरू आहेत एक बीडीएस ला एक एमबीबी एस ला आहे.
ह आरे आरे आईक एकट्याची बीडीएस एकट्याची एमबिएस तिघ डिप्रेशन
म
त्याला कुठली एक्झाम द्यायला लागत्या.
अरे त्यांची आपल्यासारखं नसतय अ सेमिस्टर नसत्यात त्यांची खरं वर्षाला म्हणजे दोन तीन परीक्षा असत्यात असं सहा माई सारखं देण असते त्यांचं
आता विषय बघ डिप्रेशनने कायतरी सांगलता विसर ला बघ आता काई तरी सांगलता तुला इमपॉर्टंट
काय सांगाल तास.
विसरलो मी थांब आठवलं की सांगतो आ काय करायचं हे आता बर तुझं काय काय चाललंय नवीन
आणि तुझे पैश यायला वेळ लागणार ना खरं मला कि कधी आलात. भाजी. मी म्हणजे एक वीस पंचवीस केलतो. त्यानंतर, ते पण चार पाच दिवसात केलतो.
हा
आणि त्यानंतर मी इकड तिकड फिरायल तो म्हणून झालंच नाही कायती. मग राहिलेली थोडी होती ती एक दोन चार दिवसांनी केलो. म त्यानंतर. तर माझ फोन हँग व्हालता तर मग ते मला वाटलं त्याच्यामुळे व्हायला सगळ्या मुळ. मग मी डिलीट. डिलीट केलो मग बॅटरी बदलायला गेलो त्यात आणि एक दिवस गेला.
हा फोन कुठे आहे तुझा.
अं
फोन कुठेलाय तुझा.
विवोचा.
विवोचा कुठला आहे विवो
विवो वी व्ही सेव्हनटी आहे. व्ही सेव्हंटी नाईन.
व्ही सेव्हनंटीन तो वर किती कॅमेरे त्याला.
हं
कॅमेरा बंद डबल कॅमेरा
अरे नाही रे कुठला म्हणालास तुलाच माहित.
विवो व्ही सेव्हन्टीन आहे की नाही त्याला दोन कॅमेरा आहेत ते डिस्प्लेच्या आत असतात त्या बाहेर यल वर ठेव पकडून करून
नाहीये.
वाय वाय सेव्हंन्टीन असेल-
व्ही सेव्हनटी नाईन जुनाय.
कॅमेरा कसा आहे चार कॅमेरेत का काय
तीन कॅमेरा
म नाही वाय सेव्हन्टीन असाल तुझा कडला आहेत का मध्ये आहेत
कडला आहेत.
हा मग वाय सेव्हन्टीन आहे. वाय सेव्हनटीन वाय सेव्हन्टीन असेल तझा नेव्ही ब्लू कलरचा आहे का?
होय
आणि वाय वाय सेव्हन्टीन यस आहे तुझ फोन आय जायला फोन वापरत्यास.
व्ही सेव्हन्टीन आहे. त्याच्यावर लिहलय ते माझ बॉ हाय
व्ही सेव्हनटीन ला कॅमेरा व्ही सेव्हटीन प्रो प्रो ला आहेत वाटत व सेव व्ही सेव्हनटीन ला कॅमेरा मध्येच बाया
नाहीत रे
ण बर पॉपऑप कॅमेरा वरती दोन कॅमेरा आहे
मी काय सांगालोय. मला माहती आहे फोन कुठला आहे. माझ्याकडें बॉक्स पण आहे.
हेहे पैसे दिलाईस फोनला.
ते
दिल्यास होय मैसूर
नववी संपताना फोन घेतल्याला. अं तिला माहित हाय काय पंचवीस काय अठ्ठावीस हजार.
आया, या, या, या पैसा ढीग कार्यक्रम आहे तुमच्याकड.
मी आता पैसे मी पैसे म्हणाले, मी आता नवीन फोन घेणार हाय.
कुठला घेणार आहेस.
सॅमसंग.
ये, जा, रे फोन घेऊ नको सॅमसंगचा.
घेणार मला एक दोन वर्ष गेला तर बास आहे, मी नंतर नवीन घेतो.
बजेट बजेट किती आहे तुझ सांग. सांगतो फोन कुठला घ्यायचा.
मल तीस हजार पर्यंत पाहिजेल तीस पस्तीस.
गुगल गुगलचा फोन घेजा जा. तीस पस्तीस लई लय मोठा आकडा सांगाल्यास तू.
सॅमसंगच चांगलं हाय. माझ्या माझ्या बहिणीकडे आहे की रे, माझ्या बहिणीकडे हाय, आणि माझ्या भावाकडे पण होता.
आ.
माझ्या बहिणीकडे हाय आता.
आहे ठीक हाय, पण कस आहे हेजा फोन घे म्हनलो. फ्लॅगशिप्लेवलचा घे सॅमसंगचा घेण्यापेक्षा, सेकंड हॅन्ड घे काय विषय नाही.
नको नवीन पाहिजे तिच्याकडे आहे की सॅमसंग सॅमसंग य. ट्वेंटी फोर इफई काय तर.
एस ट्वेंटी फोर फाय डिशन तो चांगला आहे, तो बघ खरं एस ट्वेंटी फोर पेक्षा एस ट्वेंटी सेव्हन येईल बाळ येईल आता.
नाही एस ट्वेंटी फोर घेणार बास. अरे म्हणून तर तेव्हा माळतोय मग तेवढ्यात, आता नवीन फोन आलीत की नी.
प्राईस कमी होतात. हम्.
मिळतोय मग पस्तीस पर्यंत.
हम्. पस्तीस काय कमी सांगाल्यास काय एवढं म्हणतो बजे टाय.
मग काय दहा हजारचयुएस इच्छा आहे तुझी.
पंधरा वीस हजार पण ल झालं वीस हजार लयी झालं फोन ला.
यो फोन मी नववी ला घेतलेला तव्हा होता यो पंचवीसचा काय अठ्ठावीस हजार आता
मी दहावीला फोन सेकंड हॅन्ड घेतलेला सहा हजार कला. रेडमी नोट सिक्स प्रो.
हम्म.
तो क्वालिटी फोन होत तो क्वालिटी तो पण फोन ललयी वापरला मी भयानक वापरला तुंबरला फोन तो त्या फोनवरन माझ्या बुलेट गेलती फोनवरन त्या.
होय.
आणि तरी फोनच्या आता डिस्प्ले डिस्प्ला असे डिस्प्ले डिप्ले वर सगळी दगड आत पर्यंत घुस लेलीत काय, झाडून काढलो आणि फोन चालू केला फोन चालू आहे.
वा.
फक्त विषय काय झाला, ते मी फोन टाकलेलो चार्जिंगला घरात आणि घरातल्यांच लक्ष नाही. ते सकाळी सात आठ लातेन लावलेला फोन चार्जिंगला ते संध्याकाळी सहा वाजता आल्यावर फोनच चार्जिंग काढलेलो मी.
हो
अशी बॅटरी फुगली अस ब्रेड वाणी फट फुगलाय फोन ते पूर्ण मागचा पत्रा निघलाय त्याचा. अजून जरा चार्जिंग फोन फुटणारच आहे तो त्यामुळे फोन डेड करून ठेवलाय बाजूला मी आता.
काय उपयोग नाही तुझा.
घरातल्यांचं जरातर लक्ष पाहिजे की.
घरातले काय लक्ष देऊ देत तुझ्या फोनला.
अरे समोर असतोय रे फोन सकाळ सकाळी आठ वाजल्यापासनं दिसायलाय फोन चार्जिंग संध्याकाळी सहा वाजेपर्यंत आ दहा तास चार्जिंग फोन ला मरल की फोन.
ला माझा फोन नाही तर लॅपटॉप असला मीच लक्ष देणार की माझे लॅप टॉपला कोण हात